हा नमस्कार ताई
हा आवाज येतोय का माझा तुम्हाला
हो येतो येतो काय नाही आताच आवरलं सगळं बसलं निवांत
हो का जेवण वगैरे झालं झालं का
ह काय म्हणत आज अ भाजी चपाती वरण भात
हो का
हम्म
ग माझं पण आवडलं सगळं घरचे काम
हा तेच हो आमच्याकडे पण कालपासून छान पाऊस सुरु झालंय जरा सगळीकडे छान वाटतय जरा हिरव हिरव दिसायला लागलय शेतकरी पण सगळे खुश झाले ना
हा आमच्या गावाकडे एवढे नाही पडले पण पाऊस पण तरी पण लोक गेले कापूस लावायला लागबड करायला हो
आणि उकाडा खूप होत होता गरम त्याने ते पण जरा थंडावा आलाय वातावरणात थंडावा आला ना
लागते थंडी
हो हो
दुपारी झोपण्याचा मजा आता वेगळच असतो अजून
हो पाऊस पडत असेल तर मस्त
सगळे दार वगैरे खिडकी बंद करून पडदा वगैरे ना झावर झावर वाढून झोप
हा सुखाचं वाटत एकदम ना, काय बोल काय बोल्लात तुम्ही, काय ओढून झोपायचं?
झावरी गाव म्हणजे गावाकडे ना ते हे नसतं का साड्यांचं बनवलेलं असता
गोधडी गोधडी
गोदडी आमच्याकडे झावरे बोलता म्हणजे गोदडीच बोलताव का तालुका भडगावची हो गावाकडे भर पूर करता बाया, एकमेकांना मदत पण करता
हो ना छान मस्त
आता आज पाऊस पडल तर ते पावसात मी बघत होती. की लहान लहान मुले मस्त बाहेर न गेले मस भिगत होते. हो हो आन, त्यांना बघून हा त्यांना बघून मला माझे लहान पणाची आठवण आली मला
हो का?
हा मी पण लहान होते तेव्हा अस मम्मी ओरडायची मला ओल् लीच होशिल ना तुझ्याकडे कपडे नई राहणार ना, ये ना मध्ये घरात आणि आता आजून अ कपडे चेंज करून अजून बाहेर जायची, अन मम्मी सांगायची मी दार बंद करून घेते तुला यूच नाही देणार मी आता तुला घरात बाहेरच
हो आणि आता मुलांना वगैरे ओरडत असाल
आ.
मग तेव्हा ला लहानपण म्हणजे काय म्हणतात ना लहान पण देगा देवा
हो आता लहान होते तेव्हा अ सं वाटायच की कधी मोठं होणार आणि आता मोठे झाले तर असं वाट ते की कधी लहानपणाची आठवण चांगली होती आणि लहानपणाच म्हणजे चांगलं हो
चांगलं खरंय ला लहानपण म्हणजे अगदी
म्हणजे वेगळंचय ते
अगदी कशाच काय टेन्शन नाही, कोणी काही बोला अगदी म्हणतात ना काय तो शब् दय त्याला लहानपण म्हणजे अगदी अ काहीच कशाचं काही वाटतच नाही आपलं नुस ता आनंद घेत सुटायच बास कोणी ओ
म्हणजे किती पण झोपले, किती पण झोपले तरी आप पल्याला कोणी उठवायचं नाही आजून भूक लागली की आपल्याला स्वतः हून ते द्यायचे जेवण करून घे, आन आता तर स्वतः म्हणजे स्वतःच घ्यावा लागत सगळं खा पण वेळेवर उठायचं, झोपायचं. सगळ वेळेवरच ये आता
बरोबर आणि लहानपणी किती आम्ही पण खूप लहानपणी खेळलो. आणि अ खेळण म्हणजे हो ना माझं लहानपण मुंबईत तच गेलं शिक्षण वगैरे हो, तिथे आम्ही यो येवढी म्हणजे दुपारी शाळा वगैरे अस ली की ठीक पण शाळेत सुट्टीच्या दिवशी सकाळी दहा वाजल्यापासून जी मुलं सगळी गोळा व्हायची मग ते अ डॉशबॉल असेल पुन्हा लंगडी अ पुणा ते अ झिपरीनी खेळायचे म ना जि जिबली जिबली हरशीचा तुकडा घेऊन त्याने कि लंगडी पाणी खेळायचं दोरीवरच्या उड्या तर आम्ही पाचशे पाचशेच्या काळ हे करायचो
हो का
हो एवढच चोर पोलीस अख्खा आमचा एरिया तेवढा पळून पळून पळून पळून मजा यायची खूप अगदी
हा
खूप मज्जा यायची मग त्यानंतर आंब्या आंब्याचा सीझन असेल तर णे कैरी वगैरे नवीनच यायला लागले की सगळे मुलं जाऊन कुठे आंब्याचं झाड असेल तिथं जायचं त्या कैऱ्या तोडायच्या मग कापायच्या कोणी मीठ आणाय को मसाला आणायच ते सगळ एकत करून मग गार्डन म जायचं आणि खात बसायचं
हो का म्हणजे गावाकडे कस गावाकडे कस आहे म्हणजे शाळेमध्ये आम्ही जायच तो ना तेव्हा सुट्टी झालाय झाली की लगेच आंब्याचे बोरांचे झाड राहिले कि तिथं जाऊन तोडायचे दगड मारून खाली पाडायचे अजून आमही ते पण हा आणि शाळा भरून जायची अजून मग लेट गेले की सर ओडायचे एवढे ओसर का झाले हा काय करत होते तुम्ही वेळ झाल बाहेर काय करात होते आपण तर टाइम देतो ना म्हणजे खेळायला म्हणजे एक तास देतात सर मग काय गरज आहे तुम्हाला तरी पण जायची असं तसं बोलायच सर
त्यांचं ते कामच आहे आणि आमच्या वेळेला ना दुपार दिवाळीची सुट्टी भरपूर असायची जवळजवळ पाऊन महिना
हां
पाऊन महिन दिवाळीचा अभ्यास द्यायचे करायला दिवाळीच्या सुट्टीमध्ये शुद्ध लेखनाचा असायचं कुणा पाडेपाठ असायचे कुणा इतर जे पुढचा अभ्यास असेल तो द्यायचे काही करायला
हो म्हणजे दिवाळीची सुट्टी पण म्हणजे आपल्याला हे नाही व्हायची पण आम्ही तर आम्ही तर करणार म्हणजे करतच नव्हतो आम्ही तर असेच म्हणजे छट्टी मध्ये एन्जॉय करायचे
हा नाही आम्ही ना आम्ही सुट्टी लागली की दिवाळीला अजून आठ दिवस असायचे ना तर आम्ही काय करायचो मग ती वही वगैरे आणून त्या दिवाळी लागायच्या आधीच सगळा अभ्यास कम्प्लीट करून टाकायचा मस्त आणि ती वही पण दिवाळीच्या अभ्यासाची एवढी छान सजवायचो ना इतकं त्यांना छान कवर त्याच्यावर डिझाईन अक्षर सुंदर मध्ये मध्ये कलरच्या लाईन मारायच्या स्टार द्यायचे इतकं सुंदर वही साजवायची कि त्याला मार्क्स छानच मिळाले पाहिजे दिवाळी झाल्या आमच्याकडे तपासायची माहिती दिवाळीच्या अभ्यासाची
तुम्ही बोलताय मला असं वाटतंय की मी लहानच आहे अजूनपर्यंत आ बाबा म म आणि तुम्ही मला सांगते शाळेची गोष्ट असं वाट
हो हो हो नाही खरच आणि पाढ पाठां तरर करायला सांगायचे म ते पाडेपाठ करायला इतकी मजा यायची ना आणि मग आम्ही एवढं खेळायचो खेळायचो खेळायचो आणि कधी आमचे वडील दिसले काम येताना, कि ते वडिलांच्या धाकानी पटापट हातपाय धुवायचं आणि जाऊन माळ्यावर जाऊन अभ्यास करत बसायचं
हा नाही बसले तर अजून फटके. पण फटके आणि घरी पण फटके.
सगळ्या भावंडांचा हा नियमच असायचा आमचा. कि अ अभ्यासाला जाऊन बसायचं, आणि पावसाचे दिवस अस कि आमच्या तिकडे असं पाणी खूप साठायचं सगळीकडे जरासा मोठा पाऊस आला कि सगळे घरामध्ये पाणी, इकडे पाणी, तिकडे पाणी मग मोठा पाऊस आला की आई आमची छत्र्या बितऱ्या घेऊन यायची साडी अशी वर जरा अशी
हो
आम्हाला घ्यायला यायची इतकं छान वाटायचं ना ते.
आणि हे दिवस लागले की म स् अजून शाळेच टेन्शन मध्ये कधी कधी कंटाळा आला आणि घरी बोललो आपण मम्मीला मला जायचं नाही, तर मम्मी आपल्याला सांगते जा कशाला राहते तू घरी काय करणार तू. आणि आपण वाट बघायचं पाऊस येऊन जायला पाहिजे मी घरी राहून जाणार. अ मी मस्त घरी राहून जाणार मम्मी पण काय बोलणार
हो हो तर त्याची वाट बघत सगळे पण आम्ही वा आम्हाला आवडायचं आम्ही जायचो शाळेत तरी पण, किती पाऊ आम्हाला माहित आहे पाऊस आला कि त्या पाण्यातला मग यायला मिळेल ना साठलेल्या मजा करत, खेळत, बिळत असं यायला मिळेल म्हणून न आम्ही जायचो, पाऊस असला तरी पण मागे लागुन, आम्हाला बोलवलंय, आम्हाला ओरडतील अस तसं सांगून जायचो शाळेत.
अजून होमवर्क द्यायचे सर अन नाही झालं तर आपण नाही केलं ए एका दिवस कंटाळा आलं की लगेच तर म्हणजे नाही झालं तर आपण घरीच राह जायच शाळेत जायचंच नाही. मी अभ्यास तर केला नाही अभ्यास तर केला नाही आता जाणार तर सर मला मारतील सगळे समोर मारतील आणि माझे हे हे काढतील म्हणून जायचंच नाही घरीच जायची मी
बरोबर आमच्याकडे नाही, आमची आई ओरडायची नाही जायचंच. आणि मग शाळेत गेलं की, मॅडमनी टीचर बघितलं की अभ्यास नाही केलाय, तर मग आम्हाला वर्गाच्या बाहेर उभे होउन
हो
ठे धरून उभे
शहरचा अन गावाकडचं म्हणजे गावाकडे एवढं लक्ष देत नाही.
हा नाही नाही आमच्याकडे
म्हणजे गावाकडे कसं आईंच पण शेताचं काम वगैरे असतं ना म आहे ते पण शेताचं काम करता घरचे पण बघणार अजून ते सगळं म्हणून, सगळं आपल्यालाच बघावं लागतं ना
पण आ पूर्वीचं लहानपण किती छान होतं कि ती खेळा, अभ्यास करा, झाडांची फळं तोडा, खा.
हा सग मग नाही, आता मोबाईल झालाय ना आता असं झालंय की म्हणजे मुलगा लहान पण राहिला ना तर, तो रडला की लगेच मम्मी तिला मोबा देते, देऊन देते लावून देते काटूनच हा आणि ती काम करायला लागून जाते ह.
हो खरंय, पण ही सवय आपणच लावतो ती चु किचीच नाय काय, ण त्या मुलांना कुठे काय माहिती असतं, हाय की नाय?
कास ख दिमाग ते लहान असत ना एक का नाही ठीक आहे हो मस्त तुमच्याशी बोलून मला चांगलं वाटलं
खूप आवडली बोलण्याची पद्धत ह
हा करा मग मला कॉल हा ठीक आहे हा